हॅलो.
हम्म मग काय चाललय अजून.
काहीच नाही बरं.
अ दुसरं आता झोपट लेले दुसरं तर काहीच नाही आता. रूमवर पण एकटाच आहे.
हां. तिथं म्हणजे तिथं मग मिळेल तिथं काय तुमचं घर आहे काय का पाहुण्यांच आहे.
काय नाहीय नाही हे भाड्याने हे. हो पाहुणे आहेत तसे. पण याश ते जोडी राहता येणार आहे.
नाही एवढीच तर सुट्टी राहणास किती दिवस तरी तिथ राहत आहेत.
त आता यायले झालेच आई पप्पाला दोन महिने झाले तर.
हा हा म्हणजे पावसाळा का फक्त. फक्त पावसाळा की असं म्हणजे.
नाही आता ल आले करायलाच सांगतात. हु शेती काकासाठी
परत तिकडं
हो अर समजा आता याचा खर्च आला ना शिक्षणाचा दा दाद्याचा ह त्यामुळे आलेय
आ तुमच्या तिकडे काय जॉब तरी नसतील एवढं
ऑब म्हणजे एवढं नाही
बुलडान्यात
ह त्याची काम जास्त हे हो आमच्या इकडे जास्त शेतीच दुसरं काय नाही
होय शेतीच आपलं ते आमच्याकडे भी तसच आहे जॉब नाहीच
जॉब साठी जास्त करत जालना परत औरंगाबाद आणि मुंबई आणि पुणे
हम्म हम् जालना हज नवररत धीरेजच
हो अ ऊजवीकड आमच्या साईड ला नागपूर आणि अमरावती
नागपुर आणि अमरावती
हो
हम्म
मग दग ह हिच्या कॉल झाली या नंबरून
आ
या नंबरवरती कॉल झाले आत्ताच्या
ये झाला तर पाचवा यो
हु दुसरा नंबर सांगू का? दुसरा थांब एक मिनिट एवढा याचा घेव कट करू काय हा चालेल मग. मेसेज करतो दुसऱ्या नंबर हा.